हा बोल.
आलीस का हेला गेलतीस व्हय ला गेलतीस तू?
नाही नाही मी नाही गेले.
मग तू त्या काही दुसऱ्या ग्रुप ऍड झालीस का असं?
सृष्टीने पाठवली गं मला.
हा हा गेलते बाई मॅडम कडे.
काय म्हणली?
काय नाही हेच की ऍडमिशनचं माने म्हणालती आणि आपल्या वर्गातलं कोण घेणार असलं तर हा ग्रुप ला एड व्हायला सांगा म्हणजे त्यांना पण नोटिफिकेशन जातंय.
क तेव्हाच सोबत बोलेलं सगळ्यांना तेच तेव्हाच केलतं काय?
कधी नाही ग सोबत कोण ते मी राजवाडा बोलते ते?
हा हा
ए नाही नाही राजवाडा बोलते तवा नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी गेलतो आम्ही.
होय.
हम्म
ती म्हणाली तेनी तेव्हा गेलती वाटतं.
ए त्या मनालीला किती पडलेत गं?
काय माहित नाय बाई कमीच पडल्यात वाटतं.
कमी पडल्यात वाटतं तिला लईच कमी पडल्या वाट व्हय ही अंजी म्हणालती मला.
कोण अंजी निर्मळे कस्तुरे हा हा.
बर बर म्हणलं.
हम्म हम्म हम
मग तुझं काय झालं?
अजून आमचं काय कॅ ल्याशिवाय तिच्या होत नाही.
तुमचं काय टेन्शन नाही गं बाई तुम्हाला हायत.
तुमचं काय सांगितलं तुम्ही काय बोलला की नाही मॅडमांना काय काय?
काय ब तिथं काय तिथं किती बाई मला लास्ट इयरचा कट ऑफ किती होता सेवनटी सेव्हन होता.
हा हा
मग माझं बसतच नाही त्यात आणि.
म्हणजे तू काय बोलली नाहीस का विचार कोण कोण गेलता?
सगळाच गेलता.
होय.
हम्म.
हम्.
मग हर्षल तेवढ विचारली म्हणजे आम्ही पण विचारलं विचारलं सोड.
हा.
काय माहिती निदान ऍडमिशन साठी गेले म्हणल्यावर अस ते पॅम्प्लेट तर देतात कि गं माहिती सांगतात
हा हा.
हिने काय तसं नाहीच बाई. होऐ कच आहे म्ह काय झालं ग शेवटी फॉर्मॅलिटी असत्या काही नाही सांग बाई.
ते तेव्हा त्या दिवशी होते ग ते राजवाडा बोलतोय म्हणलीस कणी ते तेव्हा तेव्हा तेनी सगळं सांगितलेलं तेव्हा बोलवलेलं.
हा काय?
हम्म. दाखवलेलं वाटतं काय काय काय? सांगितलेलं.
हा हा. मग काय अभी सर पण होत तिथं?
हम्म हम्म.
आणि मॅम आपली मॅडम एक होती.
फी वगैरे काय म्हटले.
फीच अजून ह्यांचं पण ह्याना शिक्षकांना पण अजून फी माहित नाहीय म्हणून म्हणजे काय चेंजेस वगैरे झाल्यात ते तेन असं करून तरी जातय वीस पर्यंत.
हा हा हा.
च्या वीसच्या आसपासच आहे सोडल लई काय ती नाही आहे सोड तिथं.
म्हणजे सगळंच असतय काय?
नाही नाही मुलींसाठी ग फक्त.
हा हा.
ह मुलींसाठी फक्त.
मुलांना काय वेगळी व्हय?
हा मुलांना जास्त बसत्या.
अग बाई पाप.
ह. मग त्यांचं काय तर मराठ्यांचा दाखला काय काय काय काय असते ते दाखलं बिकलं काढल्या होतच होत्या म्हण कमी
होय बग की मग ते लगेच मिळत नाही.
हम्म नाही आपल्याला नाही मुलांना
मुलांना होय.
हा मुलांना मुलींना काय नाही मुलींना सरसकटच तेवढी फी आहे ग.
हा हा पण जन ज्याची पण असं म्हणली की अक्षता कट ऑफ
हा तेच की कट ऑप मध्ये बसतात त्यांनाच की कोण बाई कट ऑप मध्ये बसलं की तरच की ऍडमिशन घेणार कोण डोनेशन पिनेशन कोण नाही बाई मी तर काही नाही बाई मी शाळा सोडीन खर असलं काय करणार नाही व्हय बाई मी आधीच माझं आधीच ठरलंय सोड. म्हणजे ह्याच्यात बसलं कॅपराँन मध्ये बसलं तरच घ्यायचं. डोनेशन म्हणून एक्स्ट्रा फी बी बघून तसल का
मग काय करणार तू
काय नाही जायच कुठतर कामाला इथच कुठतर ईचलकरंजी त घरात बसुन
तरी म्हटलीस तर बघ बघ बाई कामाला आता असं कामाला लगेचच कोण घेणारेत बाळ
हेच की का अकाउंटिंग लय काय नाही ग चार पाच हजार तर ठेवून घेत्यातच वेधी
हम्. दिवसभर राबू राबणूक असतय बघ.
हम्म म्हणता आधीच बाई ते डोनेशन बिनेशन लयी असते बाई
कोल्हापूरला वगैरे असतात की कॉलेजेस
नाही ग वेदेे ह्याला सगळ्यात कुठल्या पण कॉलेज ला जा कट ऑफ हाचा एमसीए चा आय एमबी ला मिळतेस ऍडमिशन
ह हा.
ह्याचा फोन ह्याचा फोन आता आज डिवाय पाटलाचा तुला बी आला असेल की आज
लई भला आला तुम्हाला कॉल लई भला
मी तर उचलतच नाही आज ते नाव दिसलं म्हणताना बघूया म्हणल कोण आहे जरा
कोल्हापूरचं डीवाय पाटील चालतं पुण्याचं डीवाय पटेल च आलतं. कोथरूडचं डी वाय पाटील च आलत. परत तुला सांगू गडिंग्लज च आलत. परत एम आय टी चालता. लयी जणांची पोर
त्यो म्हणाल्ता आमच्यात काय कटफ बिटफ काय नसतोय, डायरेक्ट ऍडमिशन असतय. आणि एकोणनव्वद हजार फी हाय बरबर म्हटलं मी घरात विचारून तूम्हाला फोन करतो. तुम्ही मला फोन करू नका. ते म्हणालता कधी फोन करू नको म्हणलं मीच तुम्हाला फोन करतो, घरात विचारून
ह लयी बाई फी आहे.
व्हय आग फी बघूनच इथं इथं कस तेवढच वीस येऊन बस होत होत ग लाईफ फी कू सांगू काय आम्ही शाळेलाल गेल्यापासून क एवढी फी बघूनच भीत नाही बाई
होय होयच ग आपण असं मिडल क्लास आहे ग एवढं हाय हेज नाही आहे आपलं आधीच खर्च झालाय म्हणणार मम्मी पप्प पय लग्नात
हा आणि त्यात एवढं आणि पप्पा नाहीच म्हणाल्यात अगं बाहेर इथंच बघ म्हणाल्यात.
होय.
हम् बाहेर म्हणले कि अपडाऊन लय हाल होतंय सोड आणि ते काय खऱ्याचं भी नाही.
खरंच की
मग भैरच राला पाहिजे त्याला काय पर्याय नाही. आणि कसं होत कॉलेज कमी आहे, कायरे बाकीचा खर्च ल लई व्याय लागलाय.
होय ग ते तर खरंच की
कॉलेजची फी हाय चौदा वीस हजार काय अन् ते होस्ट तेलची द तेनेन ल बाई.
होय आणि तुम्ही ओपन मध्ये यताय.
हा आणि मेसची फी वेगळी म्हण
थोडीस ना आपल्याला मोग फत जेवण वाटलं रे तिथ
तेवे कळ तेवे कळ म्हण बाई तेजपी आणि आता लांब. णार म्ह आपण दोन वर्ष तर तिथंच काय काढू शकत नाही इकडं नाही्याय जायला पाहिजेच की
होय.
आणि ख आणि खर्च का थोडासाेव आपला आता लांब जायचं मला थोडं पाहिजे की का आपल्याकड पण कुठत्र आलं गेलं तिकडं.
हेच क काय बघ आमचा प्रॉब्लेम आहे आरशीी वगैरे पेघणार
तिचं बी काय फिक्स नाही बाई ती बी काल काल म्हणालती बाई तिचं काय पैशाचा इश्यू लई आहे ग पायले. तू देतात त्यांच्या घरात तिच काही विषय नाही आहे पैशाचं ती म्हणताना म्हणली सुड. ती म्हंटली मला काल सगळ्यांनी समोर म्हणली पैशांच काय आमचा अडचण नाहिये म्हणली. होय काय?
हम्म.
हा हा. तिझ काय म्हणजे हे नाही आहे. तिला बघ सेव्हंटी थ्री आहेत बघ.
हा हा.
त्यामुळ तिझ काही नाही आहे त्यामुळे किती डोनेशन? हा मग तिला डोनेशन बीनेशन अस तरी चालतय तिला काय प्रॉब्लेम नाही आता म्हणली कनी मी ह्या कॉलेज घेणार आहे. आणि डोनेशन द्या ह्याव त्यांच्या घरी पप्पा तेनी देतील. ती काल सरळ सांगितली. ती सरळ सांगितली आमच्या पप्पांना मी सांगितलो
हम्म भारी आहे बाई.
हम्म आणि ते आवाडे बिवाडे कोन कोन तेबी लयी ओळखिचे आहेत म्हणून तीच्या ते पण सांगालती ते पण सांगा आम्हाला काल पप्पना हाय करून गेले बोलले.
ह ह
ह
मग चांगला आहे. की नाही, करून दे म्हणायचं ग माझं पण ऍडमिशन अ
कशाला बाई दुसऱ्याच्या जीवावर राहतीस.
काय नव्हच.
आणि ग तुमच्यातन ही काही इथच घेणार आहे. नव्ह अक्षता
होय दिकेटीला घेणार आहे.
हम् हम् हे तुझं काय अस पर्सनल ओपिनियन आहे ग
माझं पर्सनल ओपिनियन अजून काय तळ्यात मळत आहे बघ तिकड णिवडते तिकडे पण घिवडते. ते असं चालंय.
हा हा तुझं काय कॅपरानच तर तू कॅपरॉनच तर तुला काय टेन्शनच नाही तुला सल नाही ते वेळे कुठ पण
कुठं पण कुठं लास्ट इयरच हे वक कट ऑफ. नव्याण्णव आहे.
ए कुठ चालस तू कुठल्या कुठल्या कॉले सांग- सांग मला जरा
तर हाय कॉलेजमध्येध्ये जर पाहिजे असेल तर ग
हा हा.
आता तसच होते ग चांगलं मार्क पडलीत की नाही चांगलं म आणि जरा ते हे होते ग आणि जरा चांगलं मिळू दे असं वाटते.
हम्म तू कुठलं सांगलस नव्यानवचा कटाफुता कुठलं का बाहि ते कॉलेज आहे. हा हा.
पुण्याच्या सगळ्या कॉलेजला नव्या्णव वा आठ्यानाव अशी कट ऑफ आहे.
तिकड काय मी गेलोच नाही बघ बाई कारण आपली तेवढी उमजलच नाहीये.
ह
हम.
पडले असतील तर एक. बघितल्या
हा पडला असे तर मग जरा हे केलं असतं चड
हम
म तेवढं पडलेच नाही म कशाला उगच चौकशी करायचं.
ती वैजनता न ते काय तिकड घेणार आहेत, काय दहा मिनट झालं बघ.
असू दे की बोलूया काय कट होतय ते.
बहुतेक कट होते, दुसरा लाव ना. द दोन दुसरं लाव चालेल.
हा हा लावतो, ह्यावरच लावतो.
हा हा.
जास्त कॉल देत ग मी पी पैसे कमवतो, की तुझ्यासारखं. चुकीचं चालतय करतो, की हेच्यावरच आणि हा पोलीस स्टेशन आहे